हॅलो.
हॅलो. हो ताई येतोय बोला.
बोला काय म्हणता.
काय नाही बघा, झाली काम आवरून.
हो झाले, तुमचे.
हो झाली काम अवरली. आता निवांत, हो जेवण वगैरे. लवकर होत माझं.
मग दुपारच्या टायमिंग आपल असत.
हो आमचं तरी बारा ते एकच्या दरम्यान होऊन जात. हा.
बारा आणि बारा ते म्हणजे दोन ते चार पर्यंत आपलाच टाइम असतो, दुपारचा थोडाफार विश्रांतीचा त्याच्यातत आपण आता फोनवर बोलल की मस्त वाटत थोड, फ्री वाटतय हे ना. फ्रेश पण वाटत.
आणि एकमेकांचे विचार अ म्हणजे शेअर करतो ना आपण, तर छान वाटत, की हा तुमच्याशी बोलल्यावर वेगळं काहीतरी माहिती मिळते. अजून कुणाशी बोल म्हणजे. प्रत्येकाशी बोल-की अ वेगळ्या-वगळ्या विषयांवर चर्चा होते ना प्रत्येका कडून खूप अनुभव असे ऐकायला मिळतात.
हो आणि कस होऊन जात आपण आपल्या कामामध्ये एवढे वेस्त असतो, मुलांचं टेन्शन घरातलं बाहेरच सगळं बघायचं आणि थोड्या वेळ आपण असं आपल्या मैत्रिणींशी बोलल की एकदम अस बॅटरी चार्जिंग झाल्यासारखच होऊन जात. होय ना. मग कामाला. व्हरुपआल्यासारखं होत. किती करू किती नाही मग.
खरंच ना छान वाटत, तुमच्या आहेत आजूबाजूला मैत्रिणी.
हो माझ्या पण मैत्रिणी खूप आहेत, मस्त आहेत, आणि सगळ्या शिकलेल्या आहेत, काही-काही जणी जॉबला आहेत काही- काही जनी घरीच असतात. हा. त्यांचे मुलं काही-काहीचे मोठे आहेत, कॉलेजला काही-काहीचे स्कूलमध्ये जातात. छान आहे, सगळेजण एकदम छान आहे. ग्रुप आहे, आमचा मस्त मग आम्ही सगळे म्हणजे सण वगैरे असाल सगळे सोबतच करतो. मुलाना हा.. मस्त एकदम सगळेजण यांचे
ह आमचं पण तसंच आहे, हो मोठा ग्रुप आहे आमचा. पण पूर्ण म्हणजे आम्ही जी. ते राहतो ना. तिथे सर्व. राहतात म्हणजे? मग एक मराठी. ती ग्रुप वेगळा आहे.
हम्म.
मग सगळे मराठी लोक एकत्र येऊन मग सगळे सण एकत्र करणं गणपतीत तर खूप मोठा होतो गणपती उत्सव.
हो गणपतीला.
तीन दिवस असतो आमच्याकडे गणपती.
हा तीन दिवसाचाच असतो. तीनच दिवसाांचा असतो का तुमचा?
हो तीनच दिवसाचा असतो मंडळाचा. आणि मग बाकी जे घरी बसवतात ते बरोबर कर करतात दहाव्या दिवशी विसर्जन.
हा आमच्या इथे गणपती असतात महालक्ष्मी बसलेल्या असतात छान वाटतं अहो दहा दिवस.
महालक्ष्मी म्हणजे ते गौरी
हो हो गौरी असतात गणपती बसल्या का तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी लक्ष्मी बसतात.
त्याला तर खूप करावं लागत होतंय गौरीसाठी ते सजावट वगैरे मी बघितलंय खूप जणांच्या इथे.
हो खूप छान सजावट वगैरे आम्ही पण नाही ना आम्ही काय करतो बाहेर याला देऊन टाकतो म्हणे जे असतात ना बनवणारे डे डेकोरेशन ह ह कारण की कसं होऊन जात मग आपल्याकड. कमी वेळ असतो आणि शेवटी एकटे सगळं करायचं म्हटल्यावर मॅनेज नाही होत मग आम्ही डेकोरेशन वाल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या थिम सांगतो जी पाहिजे असेल मग ते येऊन आ आदल्या दिवशी पर्यंत करून जातात मग गणपतीसाठी आम्ही दहा दिवस तेच ठेवतो मग महालक्ष्मी गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी येतात. त्या ज्या दिवशी असतात त्यांचं आगमन होतं मग दुसऱ्या दिवशी पूजन होतं मग तिसऱ्या दिवशी विसर्जन होतं.
आणि महालक्ष्मी दोन असतात ना त्या?
हो दोन आहे दोन असतात.
पण मी असं म्हणजे आम्ही एक एका ठिकाणी राहायचो. तिथे आमच्या शेजारी होते. तर त्या ताई करायच्या. तर त्यांचा म्हणजे अगदी त्यांना साड्या आणणं त्यांना सगळ्या प्रकारचे ते ज्वेलरी घेण पूर्ण म्हणजे असं पूर्ण साज त्यांचा इतका सुंदर साज करायच्या. खूप तयारी असायची त्यांची. अगदी गणपतीच्या आधीपासून त्या अ गौरीच्या तयारीला लागायच्या महाल
हो गौरीच्या तयारीला आम्ही पण आहे ना पंधरा पंधरा दिवस आधी साड्या आणायच्या त्याच्यात ब्लाऊज कट करून ओटी भरण्यासाठी त्यांचं ते करून ठेवायचं सगळं साड्या पिक फॉल करून ठेवायचं म्हणजे नेसवता येतात व्यवस्थित छान नाही का हा परत आपल्या दिवाळीला आपण कसं सगळं फराळ बनवतो. तस लाडू करंजी चिवडा शंकरपाळा सगळं जस दिवाळीला फराळ बनवतो तस सगळं बनवतो.
आणि ते पक्वान ना म्हणजे असं अकरा एकवीस असं काही असतं की आप त्या मर्जीनुसार
आप आपल्या मर्जीनुसार काही काही जणांना असं असतं ना छप्पन भोग म्हणजे छप्पन्न वस्तूंचा भोग लावतात. काही काहींची इच्छा असते तसं तसं पण आमच्या इथं पण आम्ही काय करतो की आपल्याला जे वाटतं ते नाही का असं हे करायचं मग बाहेरून मिठाई वगैरे पण आणायची पेढे परत ज्या गण ज्या दिवशी महालक्ष्मी येतात ना त्या दिवशी आगमनाला पण हळदी कुंकूला म जण म्हणजे असं मैत्रिणींना वगैरे बोलवुन घेतो. परत मग आगमन करताना असं छान बाहेरून महालक्ष्मींना घेऊन आल का मग नाव वगैरे औक्षण करून घ्यायला लावतो. आतमध्ये त्यांना घेतो. मग ते स्थापन करायच्या त्या दिवशी पहिल्या दिवशी भाजी भाकरीचाच नैवेद्य दिला जातो. मग हा मग पालेभाजी कुठली पण मेथीची शेपू जी अव्हेलेबल होती ना त्या वेळेस म ती आणायची बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी थोडंस गोड सगळं असा स्वयंपाक करायचा त्या दिवशी पण परत खिचडी भात लागतो पिवळी खिचडी मुगाच्या डाळीची असते ना ती बनवतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण स्वयंपाक असतो. सवाशीण जेवु घालायच्या त्यांच्या दोघींच्या नावाच्या त्या सवाशीणच्या ओट्या वगैरे भरायच्या साडी त्यांना घ्यायच्या आणि मग नातेवाईक लोकं असतात त्यांना बोलवायचं दुपारी जेवणाला. संध्याकाळी मग सोसायटीतले लोक असतात हळदी कुंकूवाला त्यांना सांगितलं का तरी दीड दोन तीनशे लोक होऊन जातात म्हणजे जे पाच वाजता बोलवलेला टायमिंग दिला असतो रात्री अकरा बारा वाजेपर्यंत कंटिन्यू लोक चालूच असतात. दर्शनासाठी हो हो दर्शनासाठी म त्यांच्या साठी नाष्टा वगैरे वेगळा ठेवायला लागतो बाहेरच्या साईड ला असं करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं. त्या दिवशी मग दहीभात वगैरे त्याचाचं नैवेत दाखवायचा. आणि मग विसर्जन करायचं पण म मी काय करते ते फक्त मुकुटे वगैरे हलवून ठेवतो. आणि तसंच फक्त डेकोरेशन राहु देतो. कारण की बाकीची ज्या दिवशी जमत नाही ना त्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुद्धा लोकं घरी येत असतात बघायला.
हो हो
मग त्यामुळे आणि का ते सांगतात फोन करून आम्ही घेणार प्लीज ह काढू नको लवकर तू आम्हाला बघायचंय. मग त्यांच्यासाठी पण ठेवावं लाग म रात्री लेट थोडंस मग नंतर मी हे करते विसर्जन वगैरे काढून घेते.
हो कारण खूप जण म्हणजे काही काहीच घरी ती स्थापना होते ना सर्वांकडे होत नाही मग ती उत्सुकता असते बघण्याची जसं आमच्या घरी होत नाही आमच्या घरी फक्त गणपतीच असतात. मग आम्ही ज्यांच्या घरी गौरी महालक्ष्म्या येतात का? मग ते ब मला खूप आवडत की आणि असं म्हणतात की येताना त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण आनंद असतं. आणि जाताना म्हणजे पूर्ण चेहरा त्यांचा उतरलेला असतो.
हो हो हो खरंच आहे कारण की आम्ही मी स्वतः अनुभव घेतलाय त्याच्यात नाही का आता आम्ही तर प्रत्येक वेळेस म्हणत करतोच ना ज्यावेेळेस येतात ना इतक्या खुश इतक्या खुश ज्या दिवशी त्या येतात पूर्ण झाला का साज वगैरे लावून ते बघायचे चेहरे म्हणजे मुखोटे बघण्याचे हेच असते एकदम नाही असं खूप हसल्यासारखं दिसतात त्या इतक्या असं जसं काय म्हण जे नाही का असं खूप आनंद झाल्यासा ज्या दिवशी जायची वेळ येते त्या दिवशी डायरेक्ट नाही का डोळे पूर्ण त्या
हा म्हणजे ते जसं येताना असं की माहेरी आलेल्याचा आनंद आणि जाताना असं की सासरी जातोय म्हणून मग ते असं खूप दुःख असतंय त्यांच चेहऱ्यावर
हो पण मग तीन दिवस कसे जातात ना ते समजतच नाही काही नाही एकदम छान नाही का असं सगळे लोकं येतात वगैरे घरामध्ये पूर्ण रोनक चालू असते त्यामुळं खूप छान वाटतं.
बापरे म्हणजे ते म्हणजे जस सकाळ तुमची सुरु होत असेल त तुम्हाला रात्र कधी येत असेल, तेही कळत नसेल.
नाही म्हणजे तुम्हाला सांगते ना त्याच्या आधीच आता महालक्ष्मी बसणार त्याच्या आधीच आठ दहा दिवसा बसण अशी ल चालू असते घरामध्येच डेकोरेशन वगैरे आठ दहा दिवस चालू असतं त्याच्यानंतर घरात म्हणजे स्वच्छता साफसफाई वगैरे अ म्हणजे जस गणपती ते वर्षाचा सण असतो त्यामुळे नही का पूर्ण घरातली साफसफाई कुठलाच कानाकोपरा सुद्धा नाही का असं हे नाही बाकीत ठेवत की पूर्ण साफसफाई करतो आम्ही. आणि त्याच्यानंतर म्हणजे प पूर्ण महिनाभर आमचा त्याच्यामध्येच जातो. पंधरा ते तीन आठवडे. मग हे तीन दिवसासाठी. आणि गणपतीच्या दहा दिवसासाठी. पण खूप छान वाटतं. मस्त वाटत, कसा दिवस येतो कसा जातो ते समजत नाही सकाळी चार चार चार पाच पाच वाजता उठतो, आणि संध्याकाळी रात्री बारा एक वाजतो, तरी पण फ्रेशच असतो दुसऱ्या दिशी. सोडल्यानंतर.
हा हे सगळं करण्यामागे आपण आपलं म्हणजे. असं थकत नाही ना, माणूस त्या आतून तो जो आनंद असतो करण्याची जी उत्सुकता असते ना, ते थकवा नाही येते हे सगळं करून.
काहीच नाही, कुठलाच थकवा जाणवत नाही, काही नाही, बिलकुल नाही, एकदम फ्रेशच वाटतं, कोणी जरी किती जरी पाहुणे आले ना तरी कंटिन्यू नाही काअसं आमच्या इथं तर जेवणााला चालूच असते, कंटिन्यू तुम्हाला सांगते ना पन्नास पन्नास साठ साठ लोक येऊन जातात जेवायला, तरी काहीच वाटत नाही. करायला काहीच नाही, असं पाच पाच मिनिटाला आम्ही जेवायला पान वाढतच आणि मुळात कस होन जातो, माझ्या मम्मीच्या घरी पणे माझ्या घरी पणे बहिणीच्या पण त्यामुळे आम्ही एकमेकींच्या घरीने कोणीच जाऊ शकत म्हणजे नाही का? आपण म्हणतो ना हातभार लावायला. ह अस कोनी नाही. त्यामुळे प्रत्येक जणनी एकटे एकटे त्यांनी त्यांच त्यांच फक्त आम्ही संध्याकाळी रात्री लेट ओटी भरायला प्रत्येकाच्या घरी जायच. अ माहेरच्या. माहेरी जाऊन दर्शन घेऊन यायचं, अ मग मम्मी पप्पा वगैरे भाऊ भाऊजेते पण येतात, आमच्या इथ. त्या पण ओटी भरून जातात, अस करतो आम्ही. बाकी खूप छान वाटतं. पण माहिती ते तीन दिवसे ना. खूप म्हणजे असं खूप खूप मोठा सण असल्यासारखं वाटतं. दिवाळीपेक्षा पण आम्हाला एकदम छान वाटतं ते तीन दिवस.
हो ना.
हम्म.
ह हम्म. चला. मस्त वाटलं एक नवीन अनुभव ऐकायला मिळाला.
हो खूप छाने. ठेवू हो चलो बाय बाय.